हप
काय करा आलंय
काय नाही बाबा आता झोपलेली जरा आता फोन आला म्हणून उठली अडीच जण कॉलेज मधून
होय आले
हा हा कधी गेलेलस
काल गेल ते म्हणजे सकाळी कॉलेजला गेलते
हा
सकाळी किती दहाला पोहोचले कॉलेजमध्ये आता मग चाललोय
होय
आज कॉ हो हो कॉलेजमध्ये ना तीन लेक्चर झाले पहिला
हां
मग नंतर न प्रॅक्टिकल घेतले पीई फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग म्हणून एक आहे ते जं
ह हा
तुमचे चार दिन झाला
नाही अजून आता एवढ्या लवकर कुठं साडेचार पाच ला
हो
जेवलीस की नाहीस मग तू
मी जेवले ना
टिफिन घेऊन गेलेलीस काय
हो हो टिफिन घेऊन गेलो
हा हा काय ने विषमा
अ ते हे मच्छी असत ना मोड्या झाली मच्छी आणि बटाट्याची माजली
दोन्ही मिक्स करून मिक्स करून केलेलीस का
होय
हा हा
दोन्हीसप फ तुम्ही जेवला
हो
आ
कशी गाडी वून चाललीस कशी चाललीस चालत चाल हो जेवले हो जवली मी काय अस भूमीटची केलेली
हम्म
मग मला आवली मला आव न त
म्हणजे कशी लाल ढबूक केल त की का ढुगळ ढबू केल का
नाही नाही लाल ढबू केलेला. कांदा टमॅटो चिरून आपलं चिरून घेतलेली अशी लांबडी लांबडी ढबू मिरची. म्हणजे एक आता आपण दोन चिरतो ना तसच त्याची लांबडे लांबडे कापे करून घेतलेली. आणि कधा टमॅटो घाल जिर मोहरीची जरा अशी फोडणी दयची कांदा टमॅटो घालायचा. थोडीशी नकद साखर आणि शेंगदाण्याचा कूड घालायच. आणि शिजवून घ्यायचे. त्यां ढबुबरची जरा तिकट असल्यामुळे कं लहान मुलां डबा वगैरे द्यायचा असतात त्यामुळे मग थोडीशी साखर टाकली म्हणजे जरशी तखटपणा कमी होईल म्हणून
तुमच्यात लहान महिला पण आहेत का?
ह
तुमच्यात लहान मुलगा पण आहे का?
हो एक मुलगा आहे ना माझा लहान हा
मग ते ज कसं शाळेला त्यांनी गेल का
हो गेलेला की जाऊन आला स्कूल ला फोटो टे पण आहे स्कूल ला जाऊन आला साडेनऊ हो करतो करतो आता जरा अस बसलाही गेम खेळत आता आल्यानंतर न त्याला मोबाईल नव्हता मी पण एक वाजता रे तो पण एक वाजता. थोडा वेळ मोबाईल फघत एक तासभर पुन्हा झोपतो झोपून उल्या की मग थोडं खळून येऊ मग संध्याकाळी साडेसात ला बसतो अभ्यासला.
साडेसात लाख
साडेसात ला वाजतो टायमिंगच आहे तिचं साडेसात तासभरात होतो अभ्यास सात तासभर बण्यापेक्षा अर्ध तस म्हणजे कंटिन्यू करतो त.
तुमचं काम
अजुूनमा
हॅलो
हा मग कशी कुठ कॉलेज आणि घरलेलं आंबा आहे का मग
हो होय थोडं लांब आहे तीन किलोमीटर आहे.
तीन किलोमीटर किती मिनिटं लागतात जायला अर्धा तास
अध तास नाही एक दीड तास लागतो.
हा ह ह ह एेतसेस काम
हो एकच आहे माझे फ्रेंड पण आहे बट ते आ कंपनीत आहे.
हा हा
मग मी चालय माझं लवकर सुटलं.
हा हा चालतंय अजून काय मग किती लंच ब्रेक कितीला होतोय मग कॉलेजमध्ये
कॉलेजमध्ये लंच ब्रेक किती आर्धा तासाचा असतो आहे साडेबारा ते एकपर्यंत
अच्छा कॉलेजचं टायमिंग काय आहे प्रॉपर असं
कॉलेजचं टायमिंग आहे साडेनऊ साडेनऊ ते साडेबारापर्यंत लेक्चर्स असतात तीन
हा
ते झालं की अर्धा तास ब्रेकला असतो लंच ब्रेकला आणि मग तिथून एक ते एक ते किती पाचपर्यंत प्रॅक्टिकल असतं,
ते पाच पर्यंत प्रॅक्टिकल मग आज लवकर निघालीस काय
हो हो आज प पहिला दिवस होता ना कॉलेजचा गेल्यावेळी सेम झाले आ तर कॉलेज चालू झालं आहे माझं पहिल्या दिवस होता म्हणून इंट्रोडक्शन घेतलीत‍ आणि एक छोटा एक्सपेरिमेंट घेतलीत आणि सोडलीत
हा हा..
अं
हा
तुमचं कसं चालू आहे कॉलेजचं ते कामाचं तुमचं कामाचं कसं चालू आहे,
चालू आहे की चांगलं जाऊन आले सकाळी माझं काय आज एकच लेक्चर होतं, तिसरं लेक्चर होतं म्हणजे दहा ते साडे दहा पर्यंत होतं एकच लेक्चर तरी पण काहीतरी वर्किंग प्रोसेस असते कॉलेजमधली त्यामुळे थांबावंच लागतं एक वाजेपर्यंत
होय
ह्म आता नवीनचतात म्हणजे या वर्षीच सगळे डिपार्टमेंटचे काग पत्रे सगळे तयार करावे लागतात ना आता
हो तुम्ही कागदत्रचं पण हँडल करता
हा. ऑनलाईन जे काय आपलं विद्यार्थी म्हणजे विद्यार्थीची माझी विद्यार्थिनीचा मेळावा घ्यावा लागतो पहिला हा म्हणजे ज्या मागच्या वर्षी ज्या मुली पास आउट होऊन गेल्या आपल्या डिपार्टमेंट म करून त्या मुलींचा सत्कार वगैरे करावा लागतो, तो त्यांना काहीतरी नाशता द्यावं लागतं मग ह्या वर्षी ज्या मुली टिवायला ह्या वर्षी ज्या लास्ट इयर ला आहेत ग्रॅज्युएशन च्या
हां
त्या मुलांना जरा काहीतरी मार्गदर्शन करायचं की त्या मोठ्या सिनियर आहेत म्हणून पासआउट होऊन काय करणार आहेत त्या कड किंवा ज्या मुली पासआउट होऊन गेल्या त्या आता काय कुठल्या करियर क्षेत्रात आहेत काय कर तत.. त्याची सगळी मिटिंग घेऊन मिटिंग अरेंज कराय लागते त्यांचा मेळावा ठेवायचा असतो आता एकवीस तारखे केला आहे आमचा पुढच्या मंगळवारी, बरं त्याची मिटिंगची लिस्ट नोटीस काढायची नोटीस काढून ते मॅडमना कल्पना द्यायची प्रचार मॅडमांना की असं असं आम्ही मिटिंग घेतोय असं असं माझ्या विद्यार्थिनीचा मेळावा भरवतोय आम्हाला परमिशन मिळू दे परमिशन लेटर मग नोटीस मग त्या मुली परत येऊन गेल्यानंतर ना त्या मुलींच्या व बोलयसाठी कोणतरी एक एखाद्या यातल्या असत्या कोण तरी कि बाबा होम सायन्स म्हणजे आता आमच्या विषयातून जी काही उद्योजकता म्हणून असेल किंवा कुठल्या तरी मुद्द्यावर काम करत असेल
त्यानी बोलवतात काय म्हणजे मध्ये येऊन तेण
गेस्ट म्हणून बोलवतात मग त्यांच परत त्यांचा आभार लेटर इन्व्हिटेशन लेटर त्यांना द्यावं लागतंय परत आता वर्षाच नवीन अकॅडमिक कॅलेंडर कराव लागते टाइम टेबल करायचं मुलींच कमी त्या पाडायच्या कमिटीमध्ये काय काय आपल्याला वर्क प्रोसेस देतात कमिटीमध्ये ते वर्क प्रोसेसच ते सगळं हँडल करायचं. ते सगळी कागदपत्र सुटवत आता करायची. मुली पण अजून अशा रेग्युलर नाहीय कारण अजून बी ए फर्स्ट इयरचं ऍडमिशन सुरू आहे. सेकंड इयर आणि थर्ड इयर जेवढा आहेत मुली कंटिन्यू. आणि त्यांच्यावर माझा काय अस तास नव्हता. बी ए फर्स्ट इयर होत कॉलेज सुरू झाले पण अजून ऍडमिशन प्रोसेसिंग चालू.
हो इथे जास्त काम असते ना ऍडमिशन प्रोसिजर
आपल्याकडे नाही आहे माझ्याकडे त्याची डिपार्ट कमिटी वेगळी आहे ती ह.
तरी घरात नाही कितीला आवडून जात एवढं सगळं का आम कॉलेजमध्ये आणि घरच आणि असल ना.
घराात असतेनी जाताना करून जायचं स्वयंपाक देवपूजा भांडी असते थोडे किरकोळ करून जाते. कपडे कधी कधी मशीनला लावते कधी थोडे्या असेल तर मग हाताने सासूबाई धुतात माझ्या सासूबाईंना सांगते. कपडे धुवायचे म्हणून सासूभे धुतात मग मग परत येऊन परत काहीतरी साफसफाई पड करायची असते पडलेल्या असतात काम छोटा मुलागा आहे त्यामुळे पसारा होतो जरा घरी त्याचे बाबा त्याला सोडतात स्कूलला त्यामध्ये तर इकडं तिकडं कपडे वगैरे धोवेल. सगळं विस्कटलेलं असत. हा येेत आणि मी घेऊन येते त्याला एक वाजता कारण दोघांचं एकदमच सुटत. मी पाहुणे एक म्हणजे एकला बरोबर बाहेर पडते. येऊपर्यंत सवा एक होतात घरी येऊपर्यंत दीड वाजतात त्याला घेऊन येऊपर्यंत एक अर्धा तास लागतो.
तरी पूर्ण दिवस हे होत असशल ना थकत असश आलय.
होय.
खूप काम आहे.
हम्म. ह आ हो. मग तू कुठं असतेस तू कुठं असतेस शिकायला.
मी सांगलीला आहे.
सांगलीला आहेस का?
हो.
तुझं मूळगाव कोणतं?
माझा मुलगा वचल का त्यांची
कोण कोण असतं मग घरी
घरी मम्मी मम्मी पप्पा माझा भाऊ एक आहे परत आता मामांची मुलगी आणि मुलगा एक आहे आणि अजून छोट्या मामांचा छोटा मुलगा आहे.
एवढी सगर होता.
होय आज एकक आम्ही सगळी जॉईंट फॅमिली आम् राहतो.
होय काय मामाची मुलगी नाही का शिकत मुलं वगैरे
मामाची मुलगी पण शिकत तिचं फर्स्ट इयर चालू आहे बी ए.
हो ते.
हो परत तर हे मुलांचा मामांचा मोठा मुलगा आहे आणि छोट्या मामांचा मोठा मुलगा जो की संजय गोळावरतला हे सिव्हल हे काय सिव्हिल डिप्लोमा डिप्लोमा मध्ये सिव्हिल. करत आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यामध्ये आता त्याचं ना किती थर्ड इयर त्यात चालू आहे.
हो का? हम्म हम्म.
हो आणि मोठा दाादा एक आहे. तो काम करतोय.
होय का.
इलेक्ट्रिकची काम करते ते फ्रीज तर भेटायचं का नसतय ना.
हा हा.
त्या दुकानात काम करतो. आणि माझा माझा एक भाऊू आहे सक्का. माझी बी छोटा आहे. तो पण त्याचा आता ऍडमिशन झालंय किती अकरावीला. आर्ट्स तो पण याला जातो कॉलेजला. होय म पप्पा पप्पा सायकलिंगच काम करत आणि मम्मी गारमेंट ला जाते.
गारमेंट ला जाले काय. अच्छा चालते ठीक आहे ठेऊ आहे मग.
हा हा चालेल.